हॅलो
हॅलो आवाज येतो
हॅलो होना आवाज येत नाही पहिले पहिल्यांदा तुमच्याकुडून कस काय लगेच आला फोन हा आ येतो ना
हा मी लामपास होते ना आमला बरं लागत हो का हाव आहे का पाव हॅलो आवाज नाही आहेत का
हॅलो
हा पाऊस आहे का म्हनला तिकडं
पाऊस नाही ना आवाज येत नाही हो तुमचा राहून राहून हेरीच मिंट वायला जायच नाही का
हा नाही मंग ते आपले जे बलाल तेच घेतील ना
हा मग तेनी ते वाया जातात ना आवाज नाही आला का
हा
हा मग बाकी काय चालय जेवण नाही मी मी सकाळी सकाळी लवकरच जेवण करून येते मग पार लट जेव्हाची नाही का
ह तिकडं नाही घेऊन जात का दुकानावरडापाणी घेऊन जात
लेट जेवते पर दोन आठच वाज जेवण करते नाही का
सकारता्या वंद दुपारी
नाही सकाळशी जेवण येते येन नऊ वाजता पर दोन आड स्वस्त जेवण करतील
हा हा मी हाय सुट्टी आज मग अय घरचंच काम आवरायचं झालंय बर काही असं भाजीपाला थोडं थोडं लावलंय ना थोडी भेंडी थोडी ग्ारनी हे ते
हा
मग तेच थोडं निंदायचं काम करतेत
अ ना आणिणी बाई मण बाई सांगितलेय का ग रिएक्टच करत
नाही एकटीच नाही देल काही जास्त नाही ना थोडे थोडे आपल्या अ खायापुरती
हा
मग त्याच्यामु मग घेल नेंदून आज हा ऊन पडलाय ना
यात्रेला नाही या का
कुडं?
पंढरपूर ला.
अं नाही जात आता, तू जाणार आहे का?
नाही आम्ही गेल्या वर्षी गेलो होतो.
हा.
यंदा काय माहिती, घरचेच कोणी एक जण जातय. ब काम घरी काम नसले तर, मग जातोय पण मग काम असल्यावर मग नाही जायला भेटत.
हा आता हाये जायला, पावस उघडा दिलाय
हा, तेच म्हणलं आता पंढरपूरची यात्रा आली. हा मग काही पोहोचले असतील, काही चालले असतील रत्याने.
हा आधी थोडी आडवली होती पाव पावसान नाही का लई
हा. हा. चंद्रभागेला लई पुर येइल होतना.
हा भरपूरपूर ये्येल होता, मंग दिंडी थांबली होती कूडं दुसरी क
हा आमच्या इथूनही बरेच लोक जायेले त ना, काही आळंदी वरून दिंडी जाते. तिच्यात जायलेत काही अशे दुसरीकडन जायलेत. काही गाडी न जाते आता दोन तीन दिवसांनी.
हम.
आता सोमवारी, सोमवारी मंगळवारी निघतील काही लोक.
हा. हा अनं तिकडे डोंगरामदि चाईची भाजी भेटत असेल ना?
हा चाईची भाजी भेटती.
अजून काईची भाजी भेटती मग?
साचायची, लुतेची.
हा.
तर इकडे आंबेवाडीच्या रानात कोंब्याड्याची भेटती.
हा. हा आमच्या इकडं भेटती चाई. भेटती अन, ये कोंबड्याची भाजी
तुमच्याकडे राहते का कोंबड्याची भाजी?
हा मंग राहते ना कोंबड्याची भाजी राहते, पण जरा लांब जाय लागत आणाया.
हा ना, आमच्याकडे कोंबड्याची नाही राहत पण चाईची भेटती.
आणि किरवे भेटतेत, माळाला असे किरवे भेटते.
हा.
आणि खेकडी भेटत्या पण मग त्या अशा संध्याकाळवरून भेटात्या नाहीतर रात्री च
हाना रात्री
पण मग त्या खेकडीन ले काही खायला नाही आता, मग त्याला काही काही नाही त्या खेकडीनबी ह
हा.
म्हणजे भात रोप पण खाऊन घेतलं खेकडीने आमचं.
हा. ते प परत नंतर नाही का खनायच्या वेळेस, ते खनता येत नाही व्यवस्थित ना
हा ते खाऊन घेतय वरचे वरचे शेंडे शेंडे
हा.
म दुकानंवर गर्दी होती का आता?
हा मग होती ना.
बरं मग नाही का तेवढाचं धंदा चालतो.
हा एवढ्याच आमच्या मॅडमला फोन केला मी.
हा.
ते दुकानाची पाठी नाही ना आम्हाला म्हणलं ती कोणी बनवून देत असल तर.
हा का बर मॅडम.
हा मला मगे बनवून बनवत असल कोणी तर तर सांगलं एक जणला पण तोही येत. नाही लवकर.
हम्म.
म बाकी.
हो बाकी मंग आता जायलु. होटेलत वड्याळला खतकोता.
हा.
कोणता खत.
युरिया.
हा युरिया ना ते म्हणजे भेट दो पण मग. ते पण लवकर देततील नाही कवरप पण सारखं. न दुसरेच घेऊन जाात तेे आपण जाता जाता जास्त नाही येत ना.
हा आम्ही उन्हाळी आणला होता थोडा अन बाकीचा कुड अजून भेटलाच नाही आम्हाला बरच खत लागत.
हा हा आता भेटत नाही ना त्याला लवकर घेऊन ठेवायला लागत.
हा.
किती गोण्या भरपूर गोण्या लागत असतील तुम्हाला मग ह.
हा मग तीस चाळीस गुणी लागत या आम्हाला खाताचे.
भरपूर गोवन आमचं काय नाही आमचं चार ग चार गोवणस लागत्यात आम्हाले. ह
हा ना.
हम्म आमचं नाही एवढं अ शे जरा नाही ना जास्त हं चार गोण्या म्हणजे होन जात.
नाही आमचा हाय म्हणजे मग लागत आहे. सोड नाही का आन पहिल्या बघ. पण त्याच्या शिवाय शेत. बसवत नाही जसं काही नाही का पहिलेगंज शेंद्रेय. पद्धतीने व्हायचं पण आता रासायनिक खताशिवाय शेती होत नाही.
हा.
पण रासायनिक खातामुळ आपल्याला रबी होती नाही असं झाले नाही. कावा आल्हार बर क होतय व्यवस्थित हा ना नाही तर पहिले किती हरभरे होई की ना आता हरभरे पण होते ना.
पहिलं सगळंच चांगलं होतं माणसं चांगली होती सगळच.
हा आता सगळ्यांनी फवारणी आल्या ती काही पाऊस. रे आल्या पिक व्हायला पहिले काय कुठं पिक टाकायचे.
तेच तर मग त्याच्यामुळ माणसा आजारी होत्यात ना आता.
हा ना सगळं नसत केमिकल झालंय जस.
हं तसेच्या आधी माणसं आजारी नव्हती होत ना.
हां.
जास्त करून रान भाज्या जास्त खा जुनी लोक. हो आता कायच्या ते एवढे राहण तर राी नाही माणस
आता ते तांबोळे दिवेन त्या काय म्हणा काय तेच माहत नाही आताच्या पिढीला. पहिले निस्ते तेच. हा मग भेटात ना अच्चीचोड आणली पण लई लांब जायला लागते.
ह कितीड डोंगर आहे ना मंग जास्त भेटत असेल.
हा.
आमच्याक नाही जास्त नाही भिटती पण आम्ही एकझड लावेले ना घराच्या माग. मंग भेटते थोडेशे.
हा
जवढच भाजी होते म्हण चुरडाची ते ना पित्त नाही होत. ना
हा चांगलं जाते. मला आवडत य पहिले नसाय आवडत. पण माणू कोणती गोष्ट खायला लागली करायला लागली. तरच आवडते ना द आधी आवडतच नाही असं होते
हा मस्त लागत आहे. अशी सुकीी सुकीी खांदा डाकण बर लागतं
हा
आणि ते काय करायचंड वांगरायचं
आवा थोड्या रेंज मध्ये जा थोड्या वेळ आवाजचेत नाहीय
ह जाते जरा लांब आता
हा गुतत गुतत येत होता. आता आला जरा बरा हां व मग तुम्हीु पावसाळी मजा पावसाची म्जा घ्यायला नाही गेले का? अ
पात रे माझ्या नाही एवढंच घरीच भेटत म आप एकील राहतोय ना हम् दुसिकन ह गेले तू गेली होती का
हा ना नाही गेलो आम्ही पण
हम्म आपण काय घरातूनच पाऊस पाहतोय
हा ना आपल्याकडे पाऊसच तेवढा पडत येतो काय बाहेर घ्यायची माझी घरातच प घ्यायला भेटते
हा
आही करायला गेलो तिकडच आख्या पावसातच राहतो
हा
हम्
राईट आहे तुमच्याक
हा लाईट आहे तुमच्याकडं
हा आमच्या काय आजकाल शनिवार होत तर काल नव्हती हम्म आज हाय पोर शाळेत गेले का सुटी असेल ना
हा आ सुतती अयत गरी सारकार पाण्यामध्ये काही घरात जाय पाण्यात काही घरात दिवसभर पोरांना काय लि इकडून तिकडून उड्या मारायच्या राहते ते रविवार म्हणजे त्यांचा मनसोक्त मजाचा दिवस राहतोय असं
हा तीन दिस बाळ्याकू मग
आहेत ना सासूबाई जाऊ ह म्हणज सगळेच राहतात बा घरी म्हणजे
हा
जशी काम असत तसे बाहेर जातात मग पण आत्या जाऊ बाहेरहात तरी
हा तुमच्या ये चिचा बोहार जास्त राहत असतील ना
हा असतच ना
हम् वाफ आहे नाही ना त का तिचा
अ आमच्याक नाही वापायला नाही नेते आम्ही
हां
अे चिंचा वाारीच येते त्यांनाच फमचिं चाले भरपूर बाजारात
अम आपल्याक नाही पण मंग शहरामध्ये जास्त घेतात ना
हा
हम्म
चव का, आणि चिंच म्हणजे हे भरपूर
हा हा